हॅलो, अभय अभय? हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. हॅलो.
ह
आवाज येते का? हॅलो. हॅलो. हॅलो.
ह क
हा, येतेय का आवाज? येते का आवाज? हॅलो.
हा, बोल ना?
हो, काय करते? हम काय करते? काय करत आहे? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. येतोय का आवाज?
हा.
हॅलो. हॅलो? येतोय का आवाज आता? मला तर येतं तुझा?
नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतते तू
कुठ बाहेर आहे का? हॅलो. हॅलो? हॅलो. हॅलो. हॅलो.
बोल ना.
येतोय का आवाज?
हॅलो, आवाज येऊ राहिला का?
आता येतय. कुठं बाहेर आहे का?
लई अडकत येतय तुझा आवाज.
हो का? बाहेर आहे का तू? नेटवर्कच नाहीये.
नेटवर्क मध्येच. बाहेर नाही, हा ना. तुझा आवाज नाही येतं
मी इथंच आहे माझ्या घरापासन.
अरे, तरी पण प्रॉब्लेम येतय का?
न प्रॉब्लेम हो वाटते, आय थिंक. अरे, हे म्हणजे जिओ पानचट नेटवर्क आहे.
जबरदस्त आहे. त्याच्यामुळे सिमकार्ड बदलून टाकलो मी. आदिज वर्दीला.
वर्धा?
हम्म. तू? ओके. वाशिमचे भरपूर मुलं आहे यार.
आ?
वाशिमचे भरपूर मुलं आहे म्हटलंय या बरं.
हो, ते वाशिम मधूनच स्टार्ट केला वाटते ते. सर मला पण माहि
हो का? काय करतो तू?
मी काय नाही सध्या तर, हे चालू आहे गड्या. जे फॉरेन्सिक सायन्स मध्ये ऍडमिशन घेतलं ते चालू आहे.
गज्युएशन साठी.
हम्म.
ट्वेल्थ या वर्षी झाली का?
नाही, मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्ष होऊन झाले, बट एक वर्ष मी गॅप ड्रॉप घेतला होता म्हणजे अस
का बरं?
अस विचार केलता कि, काय करू? काय करू? काही सुचलं नाही, मग भावाने ऍडमिशन घेऊन घेतलं म्हण चल म्हणजे तू पण घे, मग घेऊन टाकलं जाऊ दे
फॉरेन्सिक सायन्स?
हा, सी आय डी
अरे, वा गुड.
हम्
कसं काय एकदमच असं वेगळीच काहीतरी फील्ड?
अरे नाही म्हणजे मला घ्यायची नव्हती बरं. ते बट भाऊ घेतला, मग म्हणे चाल काय करतो म्हणे? तू चाल. सि ई टी तर म्हणजे त्या टाइमला स्कोर पण लई कमी आलते.
हम्म हम्म, सी ई टी लागते का यासाठी?
नाही याच्यासाठी, हा लाग पी सी बी थ्रू घ्या लागते.
पी सी बी थ्रू?
हा,
हॅलो घाटकोटु कोणतं कॉलेज?
आरे कॉलेज.
किती बऱ्याच काम पडलं.
डोनेशन भरली दहा हजार. कॅफी ओटी पाच हजारात, ओवरऑल पंधरा हजारात.
पंधरा हजार होऊन गेलो-
हम्म आरे भंकस कॉलेज
हो का?
तसं कॉलेजले काही एक वर्ष त्यायन वाढवला वाटते बाप्पा आता.
कसं कसं मुदत वाढवणार आहे?
काय माहीत म्हणजे ते पहि तीन वर्षाच हे होत आता चार वर्षाचं केलं त्यायन.
तर मग एमबीबीएसच झालं डायरेक्ट स्कोप नाही. बीएससी ला काही बीएससी ला काही स्कोप नाहीये. बीएससी मधले दोन तीन जे आहे, बीएससी बीएससी ॲग्री झालं-
झाल, झु झालं.
हम्म.
एम एस सी वर आहे चांगलं फिल्-
एम एस सी! एम एस सी केल्यानंतर पण पी एच डी करावी लागते. त्यानंतर ते सेट नेट कम्प्लीटच आहे.
तेवढं काही मी एवढं- करत नाही. बस मला डिग्रीशी घेन देन नाही. डिग्री झाल्याच्या नंतर एस एससी, सिजीएल पाहतो.
क्या बात! बेस्ट. पण मग एससीसी सिजीएलसाठी- तुला डिग्री नंतर तयारी नाही, तुला डिग्री सुरू असतानाच तयारी करावी लागते.
हा मग चालू आहे ना माझी.
क्लासेस वगैरे.
हा चालू आहे ना.
क्लासेस लावले कुठले?
ऑनलाईन चालू आहे समजा मी ऑफलाईन बट होते बट खूप गर्दी होते तिथं शंभर दीडशे मुलां शंभर दीड- मुलांनी काय समजते? त्याच्यापेक्षा ऑनलाईन- हा इच्छा सरचे ऑनलाईन आहे मग आपण जे डाउट सेक्शन राहत्यात आपल्याला जायला सरळ क्लासवरू-. विचारायच हे अडचण आली भाऊ मले.
बरोबर आहे. एसीसी- कि ज्याला भरपूर आहे पण घ राहत आपल हप्ता आता आपल्या इकडले जे मुलं आहेत - विदर्भातले म्हणता येईल तर ते थोड उशीराच तयारी करतात आणि कमी तयारी करतील. त्यात - कम्पेअरमध्ये यु पी बिहारचे मुलं मोस्ट ऑफ तयारी करतात.
ते म्हणजे पहिलेपासूनच करतात त्यांना काही डिग्रीच घेन देन नसते कॉलेज त्यांच्या घर- च्यासारखे राहतात त्यांना माहिती आहे डिग्री तर भेटूनच जाते आपल्याला आपली ब- चालते अटेंडन्स द्या, हे द्या, ते द्या. दिमाग खराब होऊन जाते पण काही इलाज नाही राहत.
इलाज राहत नाही. लंबी प्रोसेस राहते आणि त्यातून मिळत तर काहीच नाही.
काहीच नाही मी ज असं हे कर पोलीस भरती मारून पाहिल हाईट बीईट चांगली आहे तर घरची म्हणू लागले. तू पास कर.
हो चालते ना, पोलीस भरती नाय ट्राय केलं का?
पोलीस भरती केलती राव टायड, ट्राय बट काय झालं माहितीय का मी ग्राउंड वर गेलो म्हणजे घरी अशीच थोडी खिटफीट झाली एक वेळ झाली माणसाची की मूळ नाही राहत. नो कोणच्या गोष्टीचा.
बरोबर हाय.
नाही गेलो ग्राउंड वर, होत, गेलो रॉप रिप पडलो तोंडावर.
शबास. रनिंग करताना, का गोळा फेकताना?
पडलो, नाही रनिंग करतानी. आणि स्टार्टिंगच्याच फेज मध्ये पडलो अन थोडं ग्राउंडमध्ये कमी आलती म.
खरो खर ये, सुरुवात करून किती दिवस झाले होते?
तस काय नाही मी स्पोर्ट ऍक्टिव्हटी लहानपणापासून कर
अरे मग त खूप सोपं तुला काय का सर्टिफिकेट आहे का?
अन स्टेट लेव्हलचे आहेत माझं सोडा.
मग स्ट्रीट चालत नाही का?
ते चालते ना काही नाही बट असं वाटतं का ते स्पोर्ट कोटा घेतल्यावर मग ते आपल्याला हे नाही भेटत. ना आरक्षण वरक्षण काय भेटत नाही पुरत नाहीत.
नाही पण ते वेगळा स्फोट कुठच राहते म आरक्षण तसही भेटतच नाही. त स्पोर्ट कोट्या मला वाटते पाच टक्के आहे ना? सारखच पडत ते, कारण आपण कुठल्या ही खे कॅटेगरीच जरी आरक्षण घेतलं, तरी आपल्यापेक्षा वरचड मुलं पण राहतेच.
तेच आता ते वेगडं करू लागले म्हण ते आमच्या कास च्या हेच्यात नाही ते मग झालं तर मग काही नाही मग शंभर टक्के एक दोन वर्षात लागून जा एक याच वर्षी ला
नाही पण ती लंबी प्रोसिजर आहे उपवर्गीकरणाची म्हणतेन तु?
हम्म नाही ते शासनाकडून काय नाही त्याच हे जाहीर झालं. आता ते जे आपल राज्यमंत्री मुख्यमंत्री आहे न देवेंद्र फडणवीस
हम.
त्यानं त्याच्या हातावर दिलं सगळ्याला आपापल्या राज्याच्या हातावर दिलं म्हणजे जे मंत्री आहे त्यांना जर दिला अधिकार त्याचा, तव होईल ते आपापल्या राज्यापुरत.
हो का?
हा, आणि फडणवीस न म्हटलं की नाही देतो ते बोलते ते करून दाखवते पट.
हो हो हे खरं आहे.
हो.
तेन म्हटलं ते करून दाखवत ते, ते झालं तर पण त्याच्यामध्ये पण भरपूर प्रोसिजर होईल ना रे चाळीस प्रकारच्या हे त्याच्यामध्ये
नाही नाही अरे इतर मागासवर्गीय ते वेगळे आहेत ना तर त्याला तीन टक्के आरक्षण दि तई देना अन आमच्या कास्टच कसं आहे माहिये का सहसा त कोणी एवढं हे देत नाही बरं ध्यान.
बरोबर आहे बरोबर आहे, तुम्ही पाहत त म्हणजे मोस्ट ऑफ की नाही म्हणजे मे एक प्रवाहपासून दूर असल्यासारखेच आहे, मोस्ट ऑफ लोक आता माया सोबत चे माझे बरेच मित्र आहे ना? पण मग ते एज्युकेशनच्या व्यतिरिक्तच बऱ्या बरे सारे काम करते. एवढ सर्व लक्षही देत नाही, आणि अ त्याने बॅकग्राऊं पण राहत नाही ना व्यवस्थित असं.
तेच ना. माझं याच्यात नाही अभ्यासात नाही ध्यान वान नाही पप्पा सर्विस वर आहे गव्हर्नमेंट जॉबवर आहे. फॅमिलीचे पण समजा बरेच येत तेच्यान काही नाही म्हणत अशे शिक शिक म्हणतात तेच या जागी पप्पा जर जॉबवर नसते म्हटलं होईल का आम्हाला सर
हो, शंभर टक्के म्हटल असत कारण घर चालवणं महत्वाचं राहते ना. जेव्हा गव्हर्नमेंट जॉब नाहीये एक पिढी जर का स्टेबल नाहीये. कमीत कमी दोन पिढ्या तरी स्टेबल पाहिजे. एकच जर स्टेबल नाही तर मग सेम प्रॉब्लेम क्रिएटच होणार ये मग जे काम भेटेल हाताशी ते काम करावच लागणार ये.
तेच ना प्रॉपर कुटचं ये मग वर्ध्याचा आहे की कसं शिक यवतमाळ, अरे वा!
तेच म्हटलं तिथूनच सुरु झालं वाशिमरूनच बऱ्याचश्या गोष्ट ष्टी बरं फॉरेन्सिक घेतल्या याला काही समोर स्कोप राहतो का
फॉरेनसिकला ना भैया खरं सांगू तर बीएससी वर काही स्कोप नाही. तुला करावं लागल एम ए सी त्याच्यानंतर तुला एखाद्या लॅबमध्ये भेटल किंवा फील्डवर भेटल फील्डवर म्हणजे तेच मर्डर वर्डर होत
हा
त्यालेच पायले जा हे ते करा.
बरोबर हे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला देतात देतात का?
काय नाही रे प्रॅक्टिकल नॉलेज कोणस एवढ कोणस इथं लॅब आहे आत्ता तर आम्हाला लॅब दिली. एक दोन वर्ष तर झाले, की इथं आले म्हणजे ते फॉरेन्सिकच हे
हम्म
म्हटलं लॅब दिली ती यान आता प्रॅक्टिकल घेतील आमचे म्हणजे अशे प्रॅक्टिकल अशे शिकवतात बॉ थोडस सर अन आमचे सर पुन्हा चांगले येत बरं काही असो. सर आज एवढं होतात ते हिच्याकून करतात बिचारे
तेव्हाच रेग्युलर कॉलेज राहतो?
रेग्युलर राहते बट कसं असते ते फर्स्ट इयर पर्यंत सगळे करून घेतात फर्स्ट सेम पर्यंत
हम्म
सेकंड सेमला आपल्या सगळ्याला आपापली अवकात कॉलेजची अवकात माहीत पडून जाते, मग काही नसते.
मग केलं काय नाही केलं काय?
हा आपापल्या सेटिंग आला तर
हो बरोबर आहे मग तू एम पी एस सी करू शकतो.
एम पी ए सी नाही तेवढा एवढा टाइम पण नाहीये माझ्याकड
नाही का?
सरडी वनरक्षक निमती याच्यात जर लागलं तर मस्त
हम्म
खूप जायचं रागाला आदिवासीला झोडून काढायचं.
तसं नाही रे
एक पार्ट ऑफ अ जोक
हो हो.
सुखी जीवन आहे ते ह्याच मस्त
सुखी जीवन आहे आणि वनरक्षकच असये एखाद स्वतः नाही गेलं तरी एखादा मुलगा लावून टाकते. त्यांना कसं राहतं? काहीतरी रोज किलोमीटर त्यांना चालावं लागतं, दाखवावं लागतं त्या मीटर मध्ये, मशीन मध्ये, एखादा मुलगा लावून टाकतात ते फिराय लावते. आणि तिची किलोमीटर तिथं पडत राहते. त्यामुळे ते होऊन जा